हा मावशी आवरला काय
हा थांबा हा त्यांच्याकडं देतो
हम्
हो मिळेल हॅलो हा बोल की बाळ हॅलो
हा मावशी बोला की
हा काय आवरलं
तुमचं आवरलं काय
आमच आवरले बघ आता
हा ते मगाशी तुम्ही मला पापडाचं सांगितला
हा
हा त्यामध्ये ते पापड तुम्ही म्हटला कणी अर्ध्यावर असं घालायच म्हणून म्हणजे लाटून असा अर्धा अर्ध घालायच म्हणजे पसरून लय ठेवायचं नाही
हा म्हणजे वाऱ्यान कसं वाकड होतात ग अक्का
मग ते चिटाकणार नाहीत काय ते विचारायचं होतं
मळताना पीठ घट्ट मळायचं बाळ मऊ मळायच नाही अजीबात नाही तर पीठ लय लागतय मग पापड लाटायला येत नाही एकदम घट्ट घट्ट हे करायचं असं आम्ही ह्याला कडा कनीला मळून घेतो कणी
हा हा
त्याच्यापेक्षा जरा घट्ट झालं तरी पण चालतय
होय काय तेच माझ्या आणि लक्षात आलं की तुम्ही मला सांगितला एकावर एक घाल म्हणून खरं ते घात
कस म्हणजे अर्ध चंद्र आता हे असतंय कणी तुला असं म्हणजे हे ग मी तुला काय तर असं हे करून सांगतो तुला द दाखवतो तुला कसं घालायचं ते आमच्यातले चार पापड नाही तर हे असं आम्ही चपाती पोळी फसरतो कनि बाळ
हा ते कळालं की असं अर्ध्यावर म्हणजे अर्ध्यापासून सुरुवात करायची दुसरा पापड टाकायला
हा हा म एक पापड ओळ घ्यायची आणि त्याला नाहीतर त्याच्यावरर् अर्ध अर्ध जरा म्हणजे ते वाकडं होऊ नये जेणेकरून त्याला असं हे होऊ नये असं हे करायचं
हा हा चालत घ्या आणि ते तुम्ही मला काल ना नाचण्याच लाडूच एक सांगितलेला
हा
हा मग त्यामध्ये ते तुम्ही काजू बदाम तसच घालायचं काय तुपात भाजू न घालायच
मी तसच घातलो तो का तुपात भाजून नाही घातलो म्हणजे कसं ते तुपात आणि ते उतरणार ते जरा हे आणि हे पीठ भाजलेलं असत की नाही ते काजू वरण तसच टाकायचं काजू आणि बदाम फक्त तूप ह्यात आता कसं हे डिंक तेवढं तळून घ्यायचं बघ बाळ.
हा बरं बर.
हा डिंक तेवढंच त तळून घ्यायचं आणि तू थोडं किती हे बघ अ आ र्धा किलोतलं पण निम्म्या पिठाचं कर म्हणजे तुला तूप पण कमी लागतय आणि तुला तेवढच एक वीस बावी बावीस लाडू हुत्यात, तेवढ तुला म्हणजे बरोबर बास होतयं‌.
हा हा चालतयं की.
पेला दीड पेल्याच कर म्हणजे तुला करायला बी जास्त वाटत नाही आणि ते तुला केल्यासारखं पण वाटत नाही तेवढंच जरासं होतंय आणि त्याला साहित्य पण थोड
हा हा आता मग मी एक पेला पीट घेतलं तर त्याला तूप किती लागल अंदाजे?
एक पेल्याला एक वाटी तूप लागल बघ चहा हा म्हणजे कसं बे ते कसं भाजत भाजत कनई असं हे केलीस क नाही ते तूप कसं असं रू रोटू रोटू तुपाातचे जर भाजयला लागल क नाई लई वाळं वाळं भाजलं की त्याच्यात साखर मावत नाही. मग कस ते पूर्ण तुपात भिजायला पाहिजे पीठ पिल्लू हा मग ते प भिजलं क नाही मग ते छान मग ते रुटू रुटू रुटू असं शिजतय आणि त्याला खमंग वास येतयं ते तुपात रुट रुट अस हे झाल एक फुलपात्र व व हे एक पेला पिठाला क नाई एक फुलपात्र तेवढं लागणार नाही. जेम तेम बघून त्याच्यात बघत बघत घालायचं बाळं.
हा हा बर बर कळालं घ्या.
हा. चाल आवर हा ठेव, हा चालतयं करकी हा. ठेवू हा.